हॅलो हा बोला कि. जेवला?
अ हो जेवलो. हो जेवले म्हटलं.
हा हा.
तुम्ही जेवला का?
होय जेवल्या आवरल आता भांडे वगैरे.
हा हा.
हा.
काय नाही बघा बसलेले टीव्ही बघत. तुमचं काय चाललंय?
आमचं काय नाही आता आवरल सगळं भांडी वगैरे, आता झोपायच.
हा हा हा आता आम्ही पण आता दहा वाजल ना पण झोपणारच होते पण, जरा पाहुूने येणार आहेत घरी म्हणून आता वाट बघत बसलय. होय अकरापर्यंत येतो बोलल्यात.
हा हा हा हा. काय मम्मी वगैरे येणार आहेत का काय?
नाही मम्मी नाही येणार. अ ते जरा आत्या वगैरे येणार आहेत माझ्या. इकड फिरायला आले होते ना त्यांनी मग येता अ त्यांनी घर पण बघितलं नव्हतं तर म्हणले, घरी येऊन जातो भेटायला.
होय चालतय की.
म्हणून मग त्यांनी येणार आहे त्यांच वाट बघत बसलंय
होय वेळ होतय मग आता वा येदना वेळ होणार म यायला.
ह अकरापर्यंत येतो बोललात कायज दुपारी झोपलेली त्यामुळे.
काय नाही होय आणि आता कॉलेज नाही त्याच्यामूळ चालत जरा सकाळी जरा लेट उठलं तर
आणि तो उद्या उठायलाच लागलता किती वाजता जातात काय करतायत काय माहित
होय त्यानी सकाळी हायच केली.
अ व बघू जर जास्त जण आले तर मग काय बाहेरनच काहीतरी आणणार हा नाही तर मग घरी करायचं.
घरी काय मग पोय उपीट वगैरेच क असल
क जास्त ज अस की मला एवढा अंद
अंदाज नाही होय जास्त माणसांचा अंदाज येत नाही ना.
चहा वगैरे कस ठेवताना आपण कपवर ठेवू शकतो. तो पण पोहे वगैरे करताना मीठ किती टाकायचं ते.
प्रत्येकाचे एक एक मूठ आणिर तर आणि जर असे एक्स्ट्रा मूड जरी टाकली तरी म्हणजे व्यवस्थित होते.
हा नाही ते भिजवताना वगैरे होईल पण मिठा वगैरे आंदाज
होय ते नाही आहेाय जरा असं मग हे होतंय इकडे तिकडं होतंय ना.
आणि ते पाहुणे आलेले असतात त्यांना कसलं तर खायला घालून चाले.
चालत नाही होय.
करायला पाहिजे आपल्या घरी आलंत म्हटल्यावर मग काय तेच आज पण सकाळी मला पण कंटाळा आलता म्हणून काय केलोच नाही मी घरी बाहेरनच पोहे आणून खाल्लेले आम्ही आज.
घरच्या सारखी बाहेर हेला चव नसत्या ओ आपलं घरचं ते घरचच असत पण इमर्जन्सी काय हेच होतच नाही ना
नाही आज जरा वेळ झाला ना मला उठायला मग सगळ्यांच आवरडलेलं होत मग कुठं काय करत बसतीस थांब म्हणून म दादा घेऊन आला.
तेच की मग खायला असं वेगळ काय आवड तय रेसिपी वगैरे करताय काय घरी?
होय करते की
हा, हा
काय वेगळं वेगळं चालू असतय हा एकदा गेले होते म्हणजे मी काय असं सारख नाही करत पण एकदा ट्राय केलं होत
हा हा काय काय वापरलेलं एमफ्लुएंट?
काय आपल्या भाज्या आपलं हे काय म्हणतात कोबी जास्त मुल म्हणजे मी हा जास्त तेजात कोबी वापरतात ना कोबीचे जास्त जास्त करून मोमोज कोबी, कॉन्स तेज्या नंतर न हा हा सगळ्या ऑलमोस्ट सगळ्या भा ज्या म्हणजे आपल्याला ज्या ज्या आवडतात त्या सगळ्या भाज्या टाकायच्या त्यात हा गाजर, कांदा पण टाकलेला भव तेक मी हा कांदा, टोमॅटो वगैरे सगळ्या भाज्या भाजून मस्त तेलात वाफवून आणि सोया सॉस वगैरे टाकलेला त्याच्यात
हा हा त्यात तुम्ही त्यामध्येच टाकलं होतं का भाज्यांमध्ये?
हा भाज्यामध्ये भाज्या मध्येच टाकला त्या भाज्या परतून घेतल्या सगळ्या गरम करून जरा वाफवून घेतल्या. म काय हा त्यातलं मैद्याच भीज बनवलेला होता. पीठ मळलेलं होतं मग त्याच्यातच त्या सगळ्या भाज्या घातल्या. मोमोजचा आकार दिला आणि मग परत ते सगळे मोमो ज हे करून वाफवुन घेतले. हा स्टीम केलं तिथे आपण अ तळू पण शकतोय. डीप फ्राय पण करू शकतोय. नाहीतर अ स्टीम पण करू शकतो, पण स्टीम स्टीम हा फ्रायवाले नाही हो ताई.
फ्राय म्हणजे कसं जरा त्या अंदाज ये त नाही ना. आत पीठ वगैरे कच्च वगैरे असलं तर. हे वाफवून कसं आपलं मोदका सारखं होत असल ना?
हा. छान लागतय. टेस्टला पण भारी लागतय.
त्याच्यासोबत काय सॉस काय हे?
नाही अ आम्ही तर केलत त्यावेेळेस तर नुसतंच केल त मी काय केलं नव्हतं. जास्त चटणी वगैरे मोजून प्रत्येकाच्या नावचे एक एक केले होते. पण आ आपण असं हेजी चटणी करतो ना. इमलीची वगैरे तर ती करू शकतो. तोय आपण तेच्या
करू शकतोय हा लहान मुलांना कसं सॉस वगैरे जास्त हे होत नाही ना.
हा नाहीतर मग ते मिळते की शेजवान साॅस. वगैरे पण आजकाल मिळतय तिकट. ते पण खाऊ शकते. किंवा मग मेवनीज म्हणा-
हा मुलांना कस जरा. जास्त तिकट झाली की खात नाहीत ना ते.
हा तेच. पण ते तर कस झाले माहितीे का. मेवनीज आणि साॅस - हे अलग-अलग डुप्लिकेट. त्यामुळे ते खाऊ खाऊन उपयोग नाहीत.
जास्त -
चवीपेक्षा म्हणजे आता बघा. परवा मी एक व्हिडिओ बघितलेला सोशल मीडियावरच -
हा हा.
ते मेवनीज म्हणजे. आपल्याला काय वाटतय की बाबा काहीतरी दुधाच बिदाच- ह्याच काहीं तरी असेल ते मेवणीज. पण ते मेवनीज - तेल असतय ना. तर त्या तेलामध्ये दूध टाकतात. आणि त्याला फिटून मिळवुन घेतात.
फेटून हा. आता पण आलंय काय-काय ते म्हणजे ह्याच्यावर - अ मेडिसिन वगैरे फूड ते च्यावर पण बंदी याय लागल्या ना.
होय-होय-होय याय लागलं की होय हा.
तेच म्हणजे थांबवायला पाहिजे हे जरा कुठं तरी -
होय ते तर हाय.
नाही मुलं खातात. आपण घरी बनवतोय. घरचं चांगलं म्हणून आणि हे बाहेरचे डुप्लिकेट -
दिवसेंदिवस वाढत जाणार, तर थांबणाऱ्यातल थोडी हाय.
होय ते आणि आपल्याला समजायला पाहिजे. ते मेयॉनिज डुप्लिकेट कुठलय आणि ओरिजनल कुठलय?
हा तेच की, पण आरती आसं म्हणतात की, घरातच बनवून खावा तुम्ही शक्यतो. आता सॉस बनवायचं म्हणलं तर काय टोमॅटोची प्युरी करून, त्याच्यात कायतरी इनग्रीडीडंअन्ट्स घालावे लागतील. आधी बोललाव हे, पणं ते मेयॉनिजं. ते वगैरे कस बनवणार ना घरी आपण?
होय ते नाही बनवता येत. त्यांच काहीतरी म्हणजे हे असेल ना, कंपनी वगैरे अस - तर त्याचे हे म्हणजे बनवचे प्रोसेस काहीतरी वेगळी असणार ना, ते आपल्याला थोडीच जमणार नाही.
फूड असल ना, काही तरी तेज्याज
हा आणि कस आपण सोशलमिडियावर बघून पण बनवू शकतोय. पण त्यांची पद्धत वेगळी येतीया, आपली पद्धत वेगळी येतीया. मग ते, हेच होत नाही ना आपल्याला
हुं. होय.
हा.
अजून काय म्हणता?
काय नाही.
काय नाही बघा तुम्ही काय बनवताय मग?
आम्ही असं वेगवेगळ बनवतोय म्हणजे असं.
काय म्हणजे काय अ तुम्ही पण मोमोज केलता वाटत ना?.
हा केलेले. कोबी मंचुरियन केलेले.
कोबी मंचुरियन ना, ते होतय का घरात?
होय छान होतिया, बाहेरपेक्षा जास्त टेस् म्हणजे टेस्ट ती पण, छान लागत्या घरी केलेली
हा हा.
कोबी वगैरे चिरून सगळं, ते मैदा वगैरे घालून
मैद्याची असत्या ती
होय थोडा मैदा घातलेला, हे मैदा नाही कॉर्न कॉर्नच पीठ, हा कॉर्नफ्लोअर ते घालून पूर्ण गोळे छोटे छोटे करून म्हणजे त्यात पण सोया सॉस म्हणजे त्या चटण्या वगैरे हे, टॅमॅटो सॉस
हा हा हा.
तिकट टॅमॅटोचं हे चटणी ते घालून, सगळं मिक्स करून, छोटे छोटे गोळे करून घेऊन हम् म्हणजे अ हे करून तळून घेतलेले. हा का दिप काय म त्यानंतर अ ते म्हणजे सूप वगैरे असतय ना. कांद्याची पात घालून, ते सूप तयार करून घेत ना. त्यामध्ये जे आपल्याला हवं तसं दाट किंवा पातळ असं ते, सार करून घेतला.
हा हा ते कसं करायचं असत म्हणजे त्यात नेमकं काय काय टाकायचं असतंय? सूप करताना
सूप करताना हा आपण ती पावडर मि हे मिळ मिळतीया पावडर मिळतिया ना ती मिक्स सुपची हा हा. त्यातमध्ये कान - - कांद्याची पात वगैरे घालायची. चवीनुसार मीठ. वगैरे जरा टाकायचं आणि म ते आ - - पण तयार केलेले छोटे छोटे कोबीचे हे गोळे केलेले कोबी मंचुरियन चे ते त्याच्यात थोडं गार झालं की घालायचं. हम्म छान लागतयं ते पण. होय. आम्ही एकदा ट्राय केलते असेच बघूया म्हणून पण छान झालते. बाहेर जर टेस्ट आलती. पण बाहेरच खाण्यापेक्षा घरच पण चांगलं झालते.
आणि घरचंच बराय यो बाहेरच आता काय कोण कसं करत ते काय
कशा पण तेलामध्ये तळलेला असतयना ते. जास्त तिकट वगैरे असतय. मुलानी पण खाल्ल
हां हां.
बाहेर चढ चटपटत लागते ना
होय मुलांना आजकालचे तेस बाहेरचच पाहिजे घरात
जात नाही भाजी भाकरी वगैरे नको आहे बाहेरच असं पाहिजे फ्रेंच फ्राईज पिझ्झा वगैरे
हो हम्म चालायच
काहीतरी मग बेस वगैरे आणून घरीच कधीतरी मग करून द्यायचं पाहिजे असल्या तर पनीर खायला लागतय काय काय भरपूर त्यांच्या रेसिपी असतात
प पोरांना कस एकच खा पाहिजे चालतय करत तर मग हो हो
कराम उद्या बघ
होय होय करतेय
हा हा